हॅलो.
हा बोला की.
काय आवरलं की नाही?
अ आवरलं जरा गेलतो खरेदीला आता आलोय.
हा कसली शॉपिंग?
अधिक मास.
हा, केली का?
केली की जोडव्यात जोडवेच कं
हा हा किती भावाचे घेतलीस.
मी लय असं वजन घालत नाही दीड दोन असेल ते
हो मी पण तेवढच घालते. दोनच्याच घेतले मी पण आधी दीडच्या होत त्या ह्या वर्षी तेवढ्या दोन घेतलं.
हा हा. म्हणजे दोन हा हा डिझाईनचे. छान आहेत म्हणले आमच्या सासूबाई चालत नाही ते तसलं नाही घेतलं डबल हेजच
हा डबल याचंच की पण डिझाईनच नाही. प्लेन घेतली हा गेल्या वेळी जाऊन घेत प्लेन मग गेली सासूबाई
हा हा. बिसवा पण घालते मी बिसवा डिझाईनचे. आणि हे पण आता डिझाईनचे घेतले. दोन आहेत. डिझाइनच. ते आता नवीन पद्धतीने एक - एक घालत्या तसलं आवडत नाय. जोडवी ए का बा पण असं जोडी न अस ताई म्हन.
हां होय तसं म्हणत्यात.
ते घेऊन आलो नंतर अ आत्तीची ओटी भरायला साडी घेऊन आलो आत्तीला.
ह ह.
त्यांना लेक नाही आहे ना हा असस वेन च्यात आपणच लेक. हं साडी घेऊन आलो. म तिने आता गेलेत मावशीक पण आता उद्या ती नाल्याही भरायचं सोमवार हे ना उद्या चालतंय.
हा चालतंय की.
संध्याकाळी ऊद्या भरायची मग.
चालतंय चालतंय.
तुमचं काय चाललंय? काय नाय बघा.
आवरलं चहापाणी?
चहा काय नाय, आत्ताच आलोय.
हां.
त्यामुळे चहा तेन काय नाय, चहा पितंच नाय. जरा वरण तेन सकाळच गरम करायलोय, खराब हुतय ना संध्याकाळपर्यंत आणि.
हम्म.
हां. हाय की, लागलाय सायकल फिरवायला वर.
आवाज येना त्याचा. शांंत बसलाय आज.
तो वर आहे, खाली किचनमध्ये आहे मी. आवराय लागल्या खालचं. तुमची पोरं?
माझी पोरं खेळायला गेलेत बाहेर शाळेजवळ. इथं गम शाळा जवळच हाय नाय. मैदानाव तिथंच खेळायला जात्यात.
शाळा जवळहाय व्हय तिथून?
शाळा जवळ आहे, तिथंच खेळायला जात्यात.
हा हा पोर तर कळती झाल्यावर तसंच की, आमचा पण पाच मिनट घरात थांबत नाय. सायकल एकदा न्यायचं, बॅटबॉल एकदा न्यायचं.
हा.
सारखं चालू असतंय. आता पत्र्यावरच चढव म्हणून लागला हो ता रडायला, ते भावजी वर चढलं होतं नाय. दादा ते जरा घरावरती पत्रा जरा सिमेंट पत्रा असल्यामुळं, डायरेक्ट उन्हात पाऊस पडला ना, पत्रा तडाडतोय आणि एकदमच ते चिरून गळाय चालू हुतोय.
हा हा हा हा.
तसं गळाय लागलं होतं, ते जोडण्यासाठी चढल्यावर हे चा दंगा, मी चढणार हाय म्हणून.
आ हा.
स्वयपाक अजून काय नसल? काय नाय बघा.
नाही अजून, अजून काय आता कराय सुरुवात. आता जरा नाईटाय मिस्टांची त्यामुळे जरा पाणी तापवू ठेवलय अंघोळीला. जरा कपडे तेन घेऊन बाहेर च जरा झाडून घ्यायचं.
कपडे आता? आल्यावर आंघोळ केेल्यावर व्हय.
नाही कपडे घ्यायच काढून ग वाळत घातलेली. धुतलेली हा असं आता मिस्टर थोडी आत्ता आंघोळ करणार.
हा हा इकडं गरजाय लागलय. तिकड पाऊस तेन?
नाही इकडं काय. वातावरण पण नाही ऊन पडलय.
हा हा
तुमच्याकड एक तो एक दिवस पडतोय आमच्याकड एक दिवस पडतय. असं घ्यालाय ब्रेक घेतलाय वाटत
पडतोयच. आणि त्यावर आता आणि गरजाय लागलय.
अ हा हा कामे तरी झाली.
धन्यवाद
रेसिपी सांगा एखादी
अ ते आता नवीन प्रकारचा आईस्क्रीम आलाय ते माहतीय का?
नाही ग
आह ते अ आपलं दूध ठेवायचं म्हणजे आकरी दुध पूर्ण असं पहिला एक उकळी काढायची नंतर बारीक करून गॅस ठेवायचा आणि जरा थोड वेळ हालून एक पाच दहा मिनिट हलवून त्यात ते हे घालायचं आपलं टोस्ट हा टोस्ट घालायचं त्यानंतर आख्खच असं काजू बदाम नंतर मनुके ते सगळं घालायचं आणि ते थोडावेळ शिजवायचं आणि साखर घालायची त्यातच आणि शिजवल्यानंतर, अ असं थंड झालं होते मिक्सरला लावायचं पूर्ण असं बारीक करायचं ते
हा
आणि मग ते फ्रिजरला ठेवायचं. म्हणजे त्याची कुल्फी. हा ते आयस क्रीमच होतय तेज आता ह्या हेज्यातच आलंय ते ह्या उन्हाळ्यात आलय ते.
टोस्ट घालायचा. हा टोस्ट घालायचा का ब्रेड?
टोस्ट टोस्ट कठीन असतय ते टोस्ट तर,
त्याच्यामुळे होतय.
हा,
चव वेगळी लागल्या. लागणार नाही.
नाय नाय नाय नाय, आणि हे माहितय का ते टोस्टच तळून अस त्या हेझ्यात टाकतात. आपण पुरी, पुरी संघ अस गोड कायतर कुर कुरमा नाही काय म्हणत्यात, त्याला आपण बासुंदी तेन असं करतोय ना. तसच असं. दूध गरम करायचं आणि त्यात ते हे घालायचं आपण टोस्ट असतेत ना ते तळायच. हा तळायचं ते,
बर,
तळून त्यात घालायचं ते दुधात आणि त्यात पूर्ण असं मुरू द्यायचं आणि मुरल्या मुरल्यानंतर ते खायचं. पुरे किंवा चपाती संग.
हो.
हा, ते पण असं एक हा, म्हणजे एक प्रकार म ते बासुंदी मध्येच असं मोडतय.
टेस्ट तेझी पावासारखी नाय येणार.
नाय नाय टोस्टच पावासारखं एवढं लागत नाही, टोस्ट चकोतीच टोस्ट ते ना असं भारीतलं.
हा हा हा,
की तिचं नाव काय? रुस रुसकच का रुसकची. खारी असते. त्या रुसकच. तेे हे, त्या कंपनीच ते त्यात ऑलरेडी त्यात हे असततय, काजू, बदाम आणि वेलची असत्या. त्या टोस्ट मध्ये असतय च आधीपासून, हा करून बघा की,
हम्म, ह तू केलेलस.
नाही नाही, करायचंय आता अजून ते मॅगोच आईस्क्रीम केलेलं आहे. फ्रीज मध्ये ते संपल्यावर ते आईस्क्रीम एकदा करून बघायचं. ते एकदा बघायचं दुध घरच आहे. च हाये तोवर करून बघायचं मगं.
हम्म. बरोबर करूंन बघतो एकदा.
हां हां बघा की.
वार नुसतं सुटलंय बाई इकडच्या भागात.
इथं पण अ भाहेर वार सुटलंय. कपडे काढून ठेवली होती. भाहेर गेलतोय म्हणून लावाया लागलो आता ते. कपड्याचई तुम्ही ध्यान केल्यावर लावल माझ्या लक्षात राहत नाई, एकदा काढून ठेवली तिथंच पडलेली असते ती.
हां. चांदी कशी भार हाय?
चोवीसशे हम्म नव्वद का सत्तर अस हाय.
होय काय? जरा उतरली बघ सत्तावीसशे रुपये होती. मी घेतली त्यावेळेला.
होय आमच्या सासूबाईंनी घेतली तेव्हा सव्वीशे होती.
हा काय नाही, किती शंभर शंभर रूपय उतरतय फक्त.
उतरणार आहे म्हणलेत आम्हीं पैजन तेन करणार होतो. अ उतरनार. म्हणलीत तेनी. म आमच्या बाळाला पैजण? करायच आता बडडे जवळ आलाय. त्याला आम्ही तोड केलं नाहीत, ते मनगट्या खालच्या बारीक होत्यात म्हणून. गुडघ्यातल्या. गुडघ्यात ते काय म्हणतेत की त्याला. बारीक होते म्हणत्यात म्हणून. ते केल नाय? आता हे करायचं. पैंजण आता अनेक वर्षी करायचं. आणि बाली करायची.
चालतेय की सोनार म्हंटला का उतरणार हाये म्हणून.
हां ते आमच्या मॅडमाचं कोणतरी हायेत ओळखीचं. ते म्हणल्यात त्यांना मॅडम पैंजण कराया गेलतेत मगं अ जोडवे तेवढी मॅडमांनी केली. पैंजण करतांना नको म्हणलेत. त्यांच फॅमिली फ्रेंड असल्या ते त ना त्यांनी मग त्याने म्हणले मदत करू नका जेव्हा हो तर ते तेव्हा सांगतो तेव्हा करा.
हां हां हां.
उतरलं तर चांगलंच आहे दर दर उतरत्यात चढत्यात त्याचं काय हे नाही
तेच की लई काय उतरत नाही हे हजार दोन हजार लई झालं.
हा तेवढंच की तरी पण एक एक्यांशी पर्यंत गेलत कि सोनं आता एक एक एकेचाळीस आहे आज बावीस कॅरेटच एक एकेचाळीस
हा हा हा
म्हणजे कमीच आहे उतरलय, कसलं महाग व्हाय लागलंय आमच्या हे आमच्या गावात तर पेट्रोल मिळना आणि बाहेरच्या गावांना जरा सुद्धा गर्दी नाही पेट्रोलला असं गेलं की लगे भरून देतोय आणि आमच्या इथं एक तास दोन तास थांबाय लागतंय पेट्रोलसाठी
आमच्याकडे पण एकेक दिवस मिळत नाहीये ग ते बंद ठेवतात पेट्रोल पंप
हा हा
काय झालंय काय माहित पेट्रोल पण मिळना झालंय काम पण कमी आल्यात
हा आणि आता सगळं कस पण ह्याच्यावरच पण आलय हा चार्जिंग वरच थोडे दिवसाने बघा ते कमीच येणार तेज आता चार्जिंग वरचं ते फोर व्हीलर पण आल्या
होय होय
थांबा
हा